येतोय का आवाज?
हो येतोय. हा येतोय तुमचा आवाज.
माणस, हा बोला ना मग.
काय करता?
काय नाही आहे बसले. कुठे राहता तुम्ही?
मी रायगड रोहा.
अच्छा हा हा हा. बोला. ते झालं का कम्प्लीट टास्क?
नाही येत का आवाज?
हा येतोय ना. कॅलोईंग च झाल.
झालेत ना मी कालच ऑप ऑन केला. नाही झालंत तुमचे झाले का?
नाही. मी आता माझ्या बहिणीला लावलेलं, त्याच्यानंतर ती बोलली की आता दुसरे कोणतरी ग्रुप मध्ये असेल, त्यांना लाव. मला तुमचा नंबर भेटला आणि तुम्हाला लावला.
हो. मी पण कालच ओपन केलाय.
हा हा हा. तेच मी पण, तेच माझी बहीण नाही. माझी पण बहीण ते युज करायची ना. मग तिने मला मागे सांगलेलं पण, ते काही टास्क वगैरे येत नव्हतं. तर मग आता परत तिने, या वर्षी पाठवलेलं.
हो मला पण माझ्या बहिणीनीच सांगितलं, म्हणजे काकाचे पोरं आहे ना, तिने सांगितला मला की असं असंय. चल बघ मी पण करतेय म.
होय. काही जॉब वगैरे करतात की काय?
नाही, मी टेलर आहे.
होय का ह.
ब्लाऊज वगैरे शिवते ब्लाऊज, ड्रेस वन पीस हे सगळ करते. तुम्ही, हा.
माझं पण फॅशन डिझायनिंगच झालं. इकडे मी पण चिपळणलाच असते चिपळून.
हो का, मला पण फॅशन डिझाईनिच करायची आहे आता. म्या सावन प्रायव्हेट क्लास पण मी केलाय पण असा. फॅशन डिझाईनचा नाही केलाय.
हम्म हम्म हम्म हम्म
करायचा आहे माझा विचार.
हा हा, ते पनवेलला वगैरे तुमचे हा पनवेल वगैरे जवळ असेल तर असतील कॉलेज वगैरे.
हा तिकडेच जाय लागेल. कारण का इथे जवळपास तर नाही कुठे.
हम्म
मग ऑर्डर वगैरे तुम्ही घेता का?
ऑर्डर असतात माझे चालूच असतात. माझ ऍक्च्युली कस तुम्ही बारामतीतच होते ना जॉब साठी. फॅशन डे डिझानिंग म्हणूनच काॅट केंगला मग त्याच्यानंतर इकडे आले ते इकडेच. मग असच कारण, फॅशन डिझाइनिंग मध्ये कस आम्हाला हे नव्हत स्टिचिंग बाबतीत काय नव्हत.
म काय
हे ड्रॉइंग, इलस्ट्रेशन, मॉडलिंगच फक्त डिझाईन करायची कम्प्युटरवररती. हा तस होत. हा आणि हे कस, मग आता हे कस मी युट्यूबला बघ बघून बघून स्वतःचे करून मग ते बाहेरच्यांचे ऑर्डर घ्यायला लागले अस झाल.
आ ह
कारण डिझायनिंग मधला थोडाफार भाग माहितीच होता ना. फक्त एवढच की तो स्टिच कस करायच हे काय माहिती नव्हत. मग ते अस युट्यूब ला वगैरे बघून
हा आम्ही नाही तर शिवते. मी सगळे शिवते अस तुम्ही करता तस नाही.
हा हा हा ते वेगळ. स्टिचिंगच वेगळ. आता आम् च्या पण कॉलेजमध्ये कस होत स्टिचिंगच होत. पण डिप्लोमाला होत. डिग्रीला नव्हत.
हा का
हम्म रिगल कॉलेज मध्ये
चांगलाय, चांगल केलत मग.
होय आत्ताच म्हणजे बा का म्हणजे अस काय कॉलेज काय झालय.
मी बारावी केलय.
अच्छा हा हा हा
त्याच्यापुढे नाय शिकले मी.
हम्म हम्म हम्म हे कोर्स केला का मग.
हो हे केला. आता म्हणजे जाम वर्ष झाले हा केलेला. पण स्टार्टिंगला कस, एवढ जास्त ऑर्डर येत नाय ना. तर नंतर ऑर्डर यायला स्टार्ट होतात. हा म म इन्स्टाला वैगेरे पेज वगैरे खोलला ना. मग ते बघून कस येतात लोक. आणि जास्त तर गावातली बाहेरची
हम्म
आणि, आमच्या इथ अस झालय गावातच जास्त मशीन वगैरे आहेत.
हो सगळीकडे आहेत. प्रत्येक घरामध्ये मशीन अस तेन प्रत्येक घरामध्ये कोण ना कोणतरी शिकलेलं असतं. पार्लर पण आणि हे पण. हम्म. हा.
पार्लर आणि हे
घरामध्ये हो.
जास्त तर हेच करतात सगले.
हो. कॉल कट करून परत लावायला पाहिजे. एकाच व्यक्तीला पाच वेळा. हा हा हा! माझी बहीण म्हणते एकाच व्य क्तीला पाच वेळा फोन कर, अशा सहा व्यक्तीला कर. हे हे! कट करून म्हणते आणि एवढं, हा एवढं म्हणते दहा मिनिटं बोलत बसायचं नाही म्हण ते थोडं तेवडं भारी ते विचारायचं, कोणाला एवढा म्हणते वेळ असतो. आणि होतं ते. कम्प्लीट होत असते एक कॉल केला की. आता मी फर्स्ट तुम्हाला केला, आवाज येत नव्हता, मी कट केला ना. आता माझं परत एक पूर्ण झाला. आता हा सेकेंड.
हो का? पण जास्तीत जास्त दहा मिनिटं तर बोलायचंच ना?
असं सांगितलेलं. पण त्यांनी एकशे ऐंशी सेकंड पण सांगितलेत ना. ना. कमीत कमी दहा मिनिटं. असं. पण एवढं कोणाकडे वेळ? आता मी मघाशी बहिणीकडं पण बोलले ना, दहा-दहा मिनिटं बोललेच नाय. तेवढेच एक चार-पाच मिनटं, चार-पाच मिनटं, पण ते कंप्लीट झालं एक फर्स्ट
हा. अजून मग किती आहेत तुमच्याकडे?
पंधरा म्हणजे आता माझं हे बारावा फोन. काय माहिती आता ती-ती तीस जणं, तीस फोन कराय चे. असं आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी. मग माझे हा. मग माझे आत्ता बारा झालेत. मग तिनं तसं सांगीत लेलं. म्हणजे सहा जणी हे कर, आणि प्रत्येकाला पाच-पाच कर कॉल. म्हणजे पाच सक तीस झाले तीस. असं.
हा मग थोडं थोडंच बोलता का तुम्ही?
थोडं थोडंच बोलायचं. हं हं हं! दहा मिनटं एवढं कोणाकडे वेळ असतोना?
मला नव्हतं माहिती. मला माझ्या बहिणीने सांगितलं, दहा मिनटं तरी कमीत कमी बोलायचं. आणि मी ती. वाचलं ना? ग्रुप वर वाचलं कि, दहा मिनटं तरी
त्याच्यामध्ये दिलंय. पण माझी बहीण तर बोलली नाही एवढं दहा मिनिटं वेळ कोणाकडे असतो? तेवढंच विचारायचं काय, हे, ते, असं, तसं. ती म्हणजे भरपूर आधी म्हणजे हम्म. ती भरपूर आधी म्हणजे जॉईंट
केला हा ऍप ओपन
मी कालच केलंय.
मी पण कालच केलंय. पण माझं तु-तुमचे जास्त झालेत.
हा.
माझं कमीच झालं. माझं तरी तीन-चारच झालेत.
कोणाला तरी करायचं, आणि एक दहा-पंधरा मिनिटं बोलायचं आणि हे करायचं हे आपलं दोन-तीन मिनिटं बोलून हे करायचं.
सगळं आता म्हणजे बहुतेक केलेय ना मी, दोन ते तीन केले ते दहा-दहा मिनिटं बोलले.
सकाळीच ए अजून, जास्त तर दुपारचं सगळ्यांना वेळ असतं
तेवढंच हा सं हम्म तेचं
सा सकाल आणि संध्याकालचा नाय एवढा ना. जमत कामं असतात सगल्यांचे
हो.
मग जमत ना. आणि मी त आता मग दुपारचा बघू करीन कोणाला करायचं असला तर.
आता मी तुम्हाला फोन केलाय म्हंटलाव तुम्हाला पण आ भेटतात त्यामागे
हा आणि आता मी करेन नंतर असं आ म्हणजे आता मी केलता ना. त्या दोघी जनी बोलल्या आता मी केलाय तर तू नंतर करायचा. एक दोन मिनट असं लगेच म्हणजे कस होऊन जातं तुझ पण होती माझं पुन्हा ते असं होतं पूर्ण.
हम्म.
चालेल.
ठीक हाय मग मी करते तुम्हाला.
हो हो चा